हॅलो आवाज यते आहे
नाही कोण
हॅलो
हा बला कि आहे हा येतो क आहे
हम्म जेवणेस
करतल तुम्
जेवलो बा तेच टास्क कमप्लीट करायच कुणाला फोन करायचा समजणच पाहिजे
हम्
हॅलो
हा बोला बोला
हा जर असं रेंज मध्ये बसाल मी पोन कट केल्याशिवाय कट करू नको काय
हम् हम्
मग काय केल तचा जेवायला
म ते मु
का जेवायला गेलाय वाटतं तू बाहेर
उ मलकनी डलाई
हा मग एकटीच जेवायला आहेच कराात
हो
हां हां.
काय करायला नाहीस मग जेवण?
हा ह ह, एकटं असलं म्हणजे काय करूच वाटत नाही. पाहिजेवाला
उद्या आणि सोमवार, तुझा आवाज क्लिअर इना झालाय. कट करू नको फक्त फोन.
आता येतो
हां आता येतोय बग.
पोरं झोपली?
पोरं झोपली बई. मम्मीला पण फोन केलेला मगाशी म ममी मना लागली भैया तेन आता आल्यात जेवायला वाढा लागलोय, जरा जेवायला वाढतो आणि मग थोड्या वेळांन करतो म्हटली.
हम्म हम्.
मग म्हटलं तुला करून बघायचं, आता एकट्या मुलगीचा कोल्हापूरच्या फोन आलेला. मग तिला तिच्याबरोबर दहा मिनट बोलल. मग मी आता दहा मिनिट तिजा वेळ घेतल्या म्हटल्यावर ती माझ्याकडनं म्हणणार तुम्हाला मी एक फोन करतो दहा मिनटं बोला म्हणून. मग तिनं आणि परत दहा मिनिटं फोन केली.
हम्म हम्म.
बोलायच आणि मग हे करायच. मग आता माझे किती, आता तीन कॉल शिल्लक राहिल्यात फक्त.
हम्म हम्म काय.
हॅलो.
हा बोला.
हा आवाज यायला लागलाय माझा?
हा तुमचा येतय.
हा ह. तीन कॉल म्हटला आता शिल्लक राहिल्यात अजून.
ह आता मम्मीना केला कि मग दोन राहत्यात.
ह आणि दोन राहत्यात मग. आता दोन कुणाला करायचे, मग नाही तर मग परत मम्मीलाच करायला पाहिजे. मग मम्मीला करून आणि तुला करायला पाहिजे मग.
हाय की टास्क कम्प्लीट करायचं आता ह.
आजच कम्प्लीट करायचंय टास्क. रात्री बाराच्या आत असं म्हणत्यात बघूया आता. म्हणजे दिदीला फोन दीदी म्हंटली, बारा नंतर मामी कधी पण त्यानी सबमिट करा म्हणतील मग तुम्ही बाराच्या आत कंप्लीट करून घ्या म्हटली, मग तिजं पण राहिल्यात अजून. तीन कॉल माझ्यासाठी राहिला तिज पण. तिला मी सांगितलेलं. मी फोन केल्याशिवाय माझं पूर्ण झाल्याशिवाय, तू पूर्ण करू नकोस म्हणून.
हम्म हम्.
म्हणजे माझं एकदा पूर्ण झालं की मग ती कुणाला पण लावून पूर्ण करत्या ग फोन.
हम्म.
पण माझं तसं नाही. माझं आरुन फिरून तीही चौघी जणी, मी कुणाला म्हणुन करणार. तरी पण मी ग्रुप वरच्या बायकांचा नंबर घेऊन, त्यांना फोन करून आज दिवसभरात कंप्लीट केलं तेवढं.
म मम्मी सांगाेत मला राहिली आहे मम्मीला केलता मम्मी न फोन
होय म मम्मी काय मला बोलली नाही म्हटलं तुला तर फोन करून बघाव आता काय करायलाग मला टेन्शन आलेलं आता कोण म्हंटलं जागे असतील फोण करायचं का नाही, करू का नको
संध्यावर तु म्हाला केले चाल ते नाही त घर
नाही दिवसभरात माझा लक्षातच आलं नाही ग एवढं पटक ना आणि मी ग्रुपवरच नंबर बघून बघून बघून केलं मग आता म्हंटलं कुणाला करायचं मग आता मी स्टेटस हे करताना बघ ता म्हटलं तुझा लगेज ठेवलेला बघितला मग तू ऑनलाईन आहेस का पहिला बघितला आणि मग म्हटलं तुला मेसेज करून बघायचं झोपली असलीस तर काय करायचं म्हटलं
हम् तम
हॅलो तुझा आवाज येे ना दिपा
हॅलो
हा बोला कि
हा असं क्लिअर ये ना गा आवाज मोठा एकदम बारीक असा या लागलाय
पाऊसय इकडं नेटवर्कचा इशूये
हा हा पाऊस आहे तिकड लय
होय पाऊस हाय की
होय बाई इकडं पण लय आज दिवसभर पडाय लागलाय बघ
इकडं पण तेचय
हो इकडं लई पाऊस आहे बाई अजून पण पडा लागलाय. उद्या तर दिवसभर दाखवायला लागले मोबाईलवरर पाऊस
उद्या म्हटलं दिवसभर दाखवायलाग पाऊस मोबाईल वरती चेक केलं त्यांनी
हम्
उद्या दिवसभर दाखवल्यात
पण चालूच आहे दिवसभर का मोठा पण पडत नाही काय नाय नुसता बारीक पडायलाय.
हो तसच इकडं मोठा आहे बाई पाऊस.
इकड नाही ये जा ये जा बारीक आहे आला तर कसा एकदाच मोठ येतोय
म आता आमच्या घरात कोण नाही आई पप्पा गेल्यात इचलकनजीला
अजून आले नाहीत आई-बाबा?
नाहीत अजून याला आणि तोळका मामा आणि मगाशी मामी आणि चिन्नू बी गेली इचलकंजीला म आता घरात तर कोणतर पाहिजे
होय
हा म्हणून आम्ही जायाय नाही मग पोल्ट्रीकड आता कोण जायाचं सगळीच तिकड गेलं म्हणजे आणि हेनी पोल्ट्रीतलं कराय नाहीत काय नाहीत पोरासनी सांगतो म्हणून सांगितल्यात आणि गेल्यात हेनी अन् पोर पोर तेन कोण कोण याय नाहीत.
आपल्यालाच अस का गेल्यात
ते आकाशच्या मुलाचा वाढदिवस आहे ना पहिला. म्हणून गेल्यात मग आम्ही अन् पोर ती येतो म्हटली आणि आली नाहीत. पोल्ट्रीकडे तेनी अन् मी जाऊन मगाशी अ घरातन पाचला गेलताव घालायला.
हा बोला.
पाच वाजता म्हटलं खाद्य घालायला गेलेलो, साडेआठ वाजले अगं याला. दे दोनी कडच. बारा, पंधरा पोती खाद्य घातले.
आवराय तर पाहिजे. आवराय तर पाहिजे म्हटलं. बारा, पंधरा पोती खाद्य घातलंय. आणि मग आलाव साडेआठ वाजता. पाच पाच ला गेलताव.
तेच्यानंतरन आणि जेवणाच असल?
आणि येऊन मग घरात, भांडी थोडी घासायची होती. मग येऊन घासली. मग जेवण करत करत करत मग कुणा कुणालातर फोन लावून घेतलं त्यासनी पहिला जेव्हाय वाढलं आणि हातरून टाकून देऊन झोपवलं. मंग मम्मीला फोन केला.
ह.
मग मम्मी म्हणा लागली बाई, आत्ताच आल्यात तेनी. चिकन तेन आणलय, आणि जेव्हा वाडा लागलोय म्हण.
हम्म.
मग तेनी आणि काय म्हणणार नाहीत व्हय फोन केल म्हणजे. म काशाला करू. आधीच त्यांच्यात भांडणं चालल्यात आणि.
हो काल आणि
होय. काल आणि भांडन झाल्यात म्हण मोठ्यानं.
वेलकम
हॅलो काय म्हणलीस? हॅलो काय म्हणलीस?
ते प मम्मीचा जॉब हाय परत तिकड तोंड वगैरे दाख वायच नाही आणि
हा हा ते वर्षिला तेन.
हा.
मग मगाशी माझा कॉल चालू होता मम्मी बरोबर, आणि चालू होता आणि बरोबर त्या आधीच ऑनलाईन कॉल आणि त्यात वर्षीचा तीन वेळा फोन आलाये म मम्मीला, हा मम्मीला यालतास. मम्मीला त्यान सांगितलेला वाटतं नवऱ्यान, अ फोन आला तर कोणाचाच त्यांचा बिसूरचा उचलायचं नाही म्हणून. मग मम्मी म्हणायला लागली मी पण आता मम्मी कट केल्यावर माझा कॉल रिजेक्ट होतोय.
हम्म.
मग तिला म्हटलं कट करू नको. मग ती म्हणालागली मी कट करत नाही म्हणा लागली मी तिचा कोण उच उचलत नाही. त्यानी सांगितल्यात म्हणा लागली मला उचलायचं नाही. बरं झालं बाई म्हटलं नाहीतर मग माझा कॉल रिजेक्ट झाला असता.
ह, हे तरी मम्मींच्या घरी सांगितलं होतं, मम्मींची माफी मागायला.
हां म्हणून ती फोन करत्या वाटत म हिन उचलना झाल्या. उचलणा झाल्या फोन
मग
मम्मी हाय
हॅलो
हॅलो येय आलंय आवाज
नाही येत आता येत नाही
मग तेच म रेंच हे आहे ग पावसामुळं
पावसामुळे नेटवर्क चा इशू
होय ग्रुप वर सगळे तसंच मेसेज यायला लागलात आवाज येत नाहीत बोलतेले मग सर्वर नसल्यामुळं आणि हे नाही ग रेंज नाही पावसामुळं
हम्म पावसामुळे नेर्टवक चा इशू आहे
होय आता मग म्हटल मी साडेआठ वाजता आल्यावर काय जेवण करायच समजे ना बाई ह येकीकडे भात केला डाळीची आमटी केलीने ह्यांच्यापुरत्या दोन चपात्या लातल्या आणि आम्ही भात आमटिकाललेवे
होय जनकटनात नाही का
पोल्ट्रीकडन येऊन कवा करायचं ते
दुक चलत नाही म्हटलं
होय आणि भिजून आलतो अगं पूर्ण येताना पावसात ना भिजलो.
पत्र वगैरे म त्यां.
रेनकोट नेलेला. खरं येताना म्हंटलं काय पाऊस नाही आणि कशाला म्हंटल रेनकोट घालून जायचं.
सोबत नच नाही.
हॅलो
ह ह ह.
हम्म.
हॅल्लो
हां बोलकी.
सबत म का क म्ह तला.
नाही रेन कोठ घेन घेऊन गेलतो गं जाताना घालून गेलता आणि येताना म्हटलं पाऊस नाही काय नाही कशाला रेनकोट घालायचा म्हटलं
हम्म हम्म
म्हण ना घातला नाहीताना आणि निम््या वाटत आल्यावर केवढा पाऊस पूर्वा घरापर्यंत येपर्यंत भेजला
हम्म
हॅलो
हम्म हम्म.